हॅलो
हा बोल
नमस्कार मॅडम मी कार्य अँप चा टास्क कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला फोन केलेला आहे तुम्ही फ्री आ हात का बोलण्यासाठी
हो हो मॅडम बोला
हो तर मी तुम्हाला कुटुंब कुटुंब या विषयावर चर्चा करणारे
अच्छा ओके बोला
कुटुंब या शब्दाचा अर्थ काय आहे हे आपल्याला सर्वांनाच माहितीये. कुटुंब म्हणजे आपल्या घरात कुटुंब जसे की एकमेकांशी नाते असलेल्या माणसांचा समूह असणाऱ्या कि माणसांमधले नाते किंवा हे जसे जन्माला आले किंवा विवाह झाल्यानंतर कि जसे जसे नवीन नाते जोडले जातात जन्माला आल्यानंतर तर जसे की आई, वडील, आजी, आजोबा बहीण, भाऊ ही असे आपल्याला तर त्यात माहितीच असते आपल्याला जस की एकत्र कुटुंब राहिलं. की आपल्याला आनंद निर्माण होतो जस की काही हो काही काही नाती दत्तक घेतो.
हो
दत्तक मुलगा किंवा मुलगी आपण अडोपप्ट करतो. जस की आणि आपल्या घरातले मुख्य जसे आई, वडील किंवा आजोबा असले त आई वडिलांच प्रेम आपल्याला भेटतच. आजी, आजोबांचं प्रेम पण आपल्याला भेटत.
हो हो बरोबर आहे. अच
एकत्र कुटुंब आता क्वचितच बघायला भेटतय. कारण आता जॉब मुळे काही फॅमिली वेगळे असतात जॉब साठी म्हणा किंवा मुलां उच्च शिक्षणासाठी वेगळे असतात.
हो
मुलांना चांगलं शिक्षण भेटण्यासाठी हे असं वेगळं आणि एकत्र कुटुंब क्वचितच बघायला भेटतात आपल्याला आणि कुटुंब जॉईंट फॅमिली यामध्ये आपली आजी, आजोबा, आई, वडील, काका काकू आणि त्यांचे मुलं असं म्हणजे ते पिढ्या पिढ्यान पिढ्या होत जातात त्या आपल्या एक प्रकारची पूर्ण पिढित असते ना ती कि आपल्या आजी आजोबा झाले आई वडील झाले लगेच मुलं मुली झाले सून, मुलगा हे झाले आणि कुटुंबाच्या महत्त्व तर आपल्याला तर हे माहितीच असलं की आपल्यावर चांगले संस्कार करतात. कि भावनांची देवाणघेवाण आपल्याला कशी करायची हे शिकवतात. प्रत्येक सदस्याला मानसिक आणि आर्थिक आधार मिळाय. जिथे मुख्य ठिकाण असतं आपले कुटुंब.
बरोबर.
आणि व्यक्तीच्या जडण, हो व्यक्ती च्या जडण घडीत आणि सामाजिक करण्यात कुटुंबाचा खूप मोठा वाटा असतो. आप आपल्या आई वडील आपल्याला काय शिकवतात? आ जी आजोबा काय शिकवतात? काका काक कू काय शिकवतात हे प्रत्येक व्यक्तीकडनं वेगवेग गळं आपल्याला शिकायला भेटतं. कारण म आपलं कुटुंबच नसतं तर आपलं बी काय अर्थ
हो.. कुटुंबच सर्वात महत्त्वाचं असतं आपल्यासाठी.
बरोबर. आपल्याला प्रेम भेटतो, आधार भेटतो. सगळ्यात मोठा त आपला आधारच. आपल्याला आधार म्हणजे आपल्याला कुटुंब. बरोबर. आपल्याला कुनबाकडनंच आधार भेटतो. वाईट परिस थीती परत दुःखाच्या परिस्थितीत, सुखाच्या परिस्थितीत आपल्या ए आपल्या मा.. मागे पुढे उभे राहणारे आपलं कुटुंबच.
हो.. बरोब्बर.
संस्कारस करायला शिकवतात. आजी आजोबा म्हणले की आपल्याला संस्कार करायला शिकव की स्वतःची ओळख करायला आपल्याला शिकवतात. आपण एक सोताची निर्माण करतो ओळख.
हो.. हो. बरोबर.
आपल्याला संस्कार शिकवतात. आई वडीलचं महत्त्व सांगायला गेले त खूप ए काही. आई वडिलांशिवाय आपल्या जीवनाचा अर्थच नाहीये काही. आई वडील आपल्याला प्रेमही करतात ते रागवतातई. आपल्या शाळेत जायचं शिकवतात. आपल्याला वाचायचं, लिहायचं शिक आई वडील हे आपले पहिलेच गुरु असतात, कारण त्यांच्यामुळे आपलं जीवन सुरू सुरुवात होते आपल्या जीवनाला.
बरोबर.
मी बोलतेय ते समजतंय ना मॅडम?
हो.. हो.. हो. एकदम मस्त समजतंय. ज खूप छान भाषेत सांगून त्या कुटुंबाबद्दल खूप म्हहिती देताय तुम्ही.
यात तुमचं मत काही आहे का? तुम्ही काही सांगू शकता का?
हा.. काही नाइं. एकदम व्यवस्थित बोललात तुम्ही. आपल्या कुटुंबाकडूनच आपल्याला सगळं
ज्ञान प्राप्त होतं, किंवा जे तुम्ही बोलल्यांत ते गुरु असतात बॉ कुटुंब आपलं. आई वडीलच. बरोबर तेच हो.
कुटुंबामध्ये म अजून समजा लग्न व मॅरिड झाल्यावर सासू सासरे वगरे
हो.. ते एक कुटुंबच असतं. कारण एक नवीन, नवीन नात ते आपल्याला भेटतं ना.
हो.. बरोब्बर हा.
नवीन आपल्याला नातं नवीन कुटुंब एका मुलीसाठी तर नवीनच कुटुंब का नवीनच तिला फॅमिली भेटते नवीन नवीन नवीन चेहरे तिला बघायला भेटतात. हे सर्व जसे की सासू सासरे म्हणा नणंद दिर म्हणा पती
बरोबर.
हे सर्व एक नवीनच असतं, आणि एक नवीन नाते जोडले जाते, आणि तिच हो तिचं नवीन कुटुंब ज जोडलं जात. तिथे तिला काही शिकायला भेटत जसं सासूकडनं शिकायला भेटतं, सासऱ्यांकडनं शिक कायला भेटत, नणंद कडन शिकायला जस ननंद राहिली की आपली मैत्रिणच दीड राहिला की आपला लहान भाऊच. जस की आपण आईवड न ज्या फॅमिलीत वागतो. तसच लग्नानं तरी आपल्या सासू सासर्यांच्या फॅमिलीमध्ये आपल्याला ते एकदम. जॉईन होऊन जाते. एकत्र कुटुंब राहिलं की, खूप काही होतं.
कुटुंबानीच सगळे
काही आता क्वचितच बघायला भेटतय. एकत्र कुटुंब काही हो बरोबर ते तसच काही राहिलं की कोणी आता सिटीमध्ये चालले जातात. शिकायला उच्च शिक्षणासाठी सहसा करून शिटीत जावं लागतं. कारण खेड्यांमध्ये उपलब्धच नाहीये. काही सोयी तर मग स्थलांतर करतातच ते श खेड्यातून शहराकडे, त्यात एकत्र कुटुंब म्हणजे जस गावी आले ना, तेव्हा एकत्रच होतात. तस त्यांना आनंद भेटतो आजी आ आजोबांच प्रेम भेटतं. आई वडिलांच प्रेम भेटतं. आणि काही असतातच लहान मुलांच्या शिक्षणासाठी कि आपण सिटीत जावं, सिटीत राहावं. हे असे वेगवेगळ्यांचे वेगवेगळे विचार राहिल्यावर ते वेगवेगळे कुटुंब होत जातात.
हम्म.
बरोबर आहे ना मॅडम?
हो बरोबर बरोबर एकदम बरोबर.
आणि आपल्याना शिकायला खूप काही भेटतं. जसं की आजोबा आई.
कुटुंबामधूनच मिळत. शिकायल. कुटुंबाशिवाय
कुटुंब म्हणला की आपला एक आधारच असतो. हो हो एकमेकांचा आधार म्हणजे कुटुंब कुटुंबच म्ह म्हणाल्यावर तोच सर्वचच प्रेम भेटत कुठ. कुटुंबात आणि कुटुंबच हा आणि कुटुंबच नसल्यावर तर प्रेमी कुठून भेटणार आहे आपल्याला शि त्यालाच नाही भेटणारे आपल्याला हो आपल्या संस्कार कोण करेल ना. आपल्या भावनांची देवाण घेवाण कोण शिकवणार आहे. प्रत्येक सदस्याचे प्रत्येक वेगवेगळे
हगड बीचार
जस की आर्थिक आधार आपल्याला भेटतो फॅमिलीकडूनच काही अडचण कस काय राहील, त्याच्यावर आपण कस रियाक्ट करायचं कस सोल्युशन काढायचं ही आपल्याला फॅमिलीच शिकवते.
बरोबर बरोबर.
फॅमिली शिवाय दुसरं काहीच नाही आपल्याला, फॅमिली खूप महत्त्वाची आहे आपल्याला
हो. हो. बरोबर.
एकत्र फॅमिली जशी बघायलाच नाही भेटते आपल्याला, तस विभक्त कुटुंब होऊन गेलेल न्यूक्लिअर फॅमिली होऊन गेलेली सर्व, जस आता म्हणा की आई वडीलच शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी वेगळं विभाग कुटुंब होऊन गेलेले आता, न्युक्लिअर फॅमिली होऊन गेलीली, त्यात फक्त काय आई वडील आणि दोन मुले बास, इतकेच इतकेच चेहरे बघायला आणि संयुक्त कुटुंबामध्ये अनेक चेहरे आपल्याला मिळ बघायला मिळतात म्हणून वेगवेगळ्या घ वेगवेगळी माहिती मिळवली जाते आपल्यांना, कसं वागायचं, समाजात कसं वागायचं घरात कसं राहायचं, संस्कार शिकवले जातात आपल्याला
हम्म, बरोबर.
वेगवेगळे भाषण संभाषण आपले घेतले जातात आपल्याला काय बरोबर, काय चूक, हे शिकव
हो. सगळीच माहिती मिळते कुठे कुटुंबाकडून. आरोग्याची, हो आरोग्याविषयक, खाण्याविषयक, हा. वागण्याविषयक अशा बऱ्याच कुटुंबात पडण मिळत आपल्याला, हो.
असाव कुटुंब एकत्र कुटुंब असावेच, की त्यात पिढ्याने पिढ्या चालत गेलेल्या परंपरांची आपल्याला ओळख केली जाते, जस की जस की, काही राहिलं वंश म्हणतात ना, वंशाचं पुढं वाढवायचं असं हे पिढ्यान पिढ्या वाढत गेल की आपल्याला समजत की आपल्या मागच्या आजी आजोबांचं काय हे होतं असं काय परंपरा, हो काय रूढी होत्या काय परंपरा होत्या, आता आपल्याच्या जनरेशनला समजत आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या जण समजेल संयुक्त कुटुंब काय असत? आपण एकत्र राहिल्यावर तेव्हा पुढे जाऊन एकत्र कुटुंब होते. आता आपणच संयुक्त आपणच जरी विभक्त कुटुंब झाल्यावर कि, आपली येणारी पिढी पण विभक्तच कुटुंब होईल नाही काय भेटणार आजी-आजोबांचं प्रेम नाही भेटणार, काका-काकूंचं प्रेम नाही भेटणार. आत्याच प्रेम नाही भेटणार. कोणाचही प्रेम भेटणार नाही, एकत्र कुटुंब राहिल्यावर सगळ्यांच प्रेम भेटत.
हो.
आणि सर्वही समजत आपल्याला. काही बरोबर काय चूक. हे सर्व समजत. मॅडम मी बोललेले तुम्हाला समजलं ना?
हो. हो. हो समजलं एकदम व्यवस्थित. नाही बरोबर बोलल्या तुम्ही जे बोलल्या बरोबर बोलल्या. तेच कुटुंबाचेच
हो. एक कुटुंब म्हणजे आपला एक हक्काचा पायाच असतो.
हो बरोबर. बरोबर बोलला तुम्ही.
हो बरोबर. चालेल मग मॅडम भेटू आपण.
हो बर ठीक हे. कोण?